येतोय का आवाज?
होय येतोय.
हो तुम्ही लिंक पाठवली का आता.
हो पाठवली ते माझ पाठवली.
अच्छा इस्टाग्रामचा अकाउंट आहे ना ते?
हो आहे ना तुम्ही इंस्टाला?
हो मी मी आहे मी आहे इंस्टाला. ह् ह् तेच मी बघितलं आता . मेसेज यायलाय व्हॉट्सअप वर.
हा हा हा ते मग बनवते आपलं घरी.
होय ना तूम्ही ओपन नाही केलं अजून बघितलंय. ओपन नाही केलं अजून बघितलंय.
काय नाही केलं?
अजून मेसेज ओपन नाही केलाय.
हा हा हा. हा ते बनवते म्हणजे आत्ता गौरी गणपती दिवाळी वगैरे आहे तोपर्यंत बनयचं जोपर्यंत बनवू वाटतंय. .
हा ते तर हायचं ना जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत करायचं.
कंटिन्यू करू वाटलं करायचं आपल जस जमल तसं करायचं हाय कधी बंद करू वाटलं चला नाही करायचं तर तेव्हा नाही करायचं.
हो ना हो ते पण आहेक. चांगल्या गोष्ट अवलटते घर बसल्या काहीतरी. करण्यासारखा आहे मूल बघत बघत. आम्ही सातऱ्याच आहे मेन सातारा उंब्रज ला राहतो आम्ही साताार्यात. कराडच्या याच्या आहे साताऱ्यापासून पुढे आहे आम्ही.
म्हणजे उमरज म्हणून गाव आहे तीत राहता का साताऱ्यामध्ये उमरज आहे.
नाही नाही उमरस कराड म्हणजे मम्मी मध्येच आहे असं मिडललाच आहे. साताऱ्याच्या आणि कराडच्या मदी प्रॉपर सातऱ्यात. नाही नाही प्रॉपर साताऱ्यात नाही उमरज मध्ये आहे.
हा हा ह.
अ हायवेटच आहे थोडं. म्हणजे कसं पहिलं आम्ही तिकडे होतो तारापूरला. ह तुमच्या विरारच्या पुढे. मुंबई पासून थोड पुढे तिकडे होत राहायला आम्ही मागच्याच मागं चेंज केला त्याच्यामुळे मग इकडे चांगलं भेटलं असल तर इकडे निघ मिस्टर जॉबला हायत तिकडे हो.
का
वासवडे एमआयडीसी म्हणून आहे त्यो आहे.
होय का ह. माज काम हाय.
ते प्रोडक्शन ला प्रोडक्शन इंचार्ज म्हणून आहे प्रॉडक्ट सगळ्या कामात असत्यात
हा होय हा हा
मुलं लहान आहेत काय
नाही नाही माझ आत्ता लग्न झालय
अच्छा अच्छा ठीक आहे
हा हा हा हा
तरी पण घरातल्या घरात करायचं म्हटल्यावर हयच की आणि
हो हो हा
हा हा तुम्ही कुठे राहता मुंबई मध्ये
ठाण्याला
ठाणे भागच आहेत का तुम्ही आच्छा आच्छा हा हा हा त्या अजून एक होत्या त्यांनी पण त्यांच्या बरोबर पण कॉल झाले होते
हा होय का
अश्विनी लोकरे म्हणून काहीतरी हा त्या पण ठाण्यालाच आहेत दिव्याला यांच्या बरोबर झाले होते हो हो त्यांच्या कॉल म त्यांचे झाले होते पूर्ण त्यांच्या मिस्टरांच्या बाकी होते म त्यांच्या याच्यावर झाले काल पाच असं झालं होतं हा ना आणि बरेच जण कसं जॉब करून हे करतात ना तर त्यांना बोलायला वेळ नसतो त्यांचा टाइम लिमिट आहे त्यांच्याकडे आताच नंतर वगैरे अस घरी बसणारे बराच कमीच आहेत शक्यतो कोणाला माहिती नसेल हे कारण अशा प्रकारच आहे करणारे बोलणारे हा ना हा त्याच्यामुळे मग बाकी मेशोला कसं तुम्ही सेल करता ते
ते जस्ट टाकलंय अस ते म्हणजे जस्ट आत्ता चालू केलय ते हा हा
हा हा असूदे ना
नाही तर मग हे असं असं नाही तर मग हे असं इस्टावरून ज्यांना कोणाला आवडलं त्यांनी डायरेक्ट मेसेज करतात ना. म्हणजे हा म त्याच्यावरून पण हा
मिशो आणि कशावर टाकताय मिंत्रावर
नाही त्याच्यावरती हा इन्स्टाला रिल्स वगैरे येत्या म ज्याला कोणाला आवडलं कि ते मेसेज फोन वगैरे केला की मग आपला कॉन्टॅक्ट केला की चालतय असा
अच्छा अच्छा हो आपण नंबर वगैरे तर देतोच आपला
हा तेच की नंतरन प्राईज वगैरे विचारली की मग डायरेक्ट बाबा तुम्ही मला मेसेज करा असं म्हणता येतय ना.
हा हा हो ना हो सांग
हा
जणांस जातं पण
होय होय बर हम्म
बाकी घरी तुम्हीच असता का फक्त? कि अजून कोणी?
हा
फॅमिली जमतेय मग काम करायला सगळं तरी पण
हम्
च सगळ्या थोडा दुपारी वगैरे
होय
हा हा हा चालू असतं ओके तुमचे बाकीचे कंप्लिट झालेत का?
माझे झाले
ह सांग
झाले तरीपण तुमचं कसा काय कॉल लागलाय काय माहिती एकदा कोणालातरी विचाराय की माझा टास्क कम्प्लीट झालाय तरी पण तुम्ही कॉल केला तर तो ऍड होतोय का नाय?
अच्छा असं कारण ते असं पण असतं वाटते अं जे हा आणि बेनिफिट दोघांना पण असतं म्हणजे मला पण त्याच टास्क च काय आहे ते मिळणार तुम्हाला पण मिळणार असं पण काहीतरी आहे वाटतं ते
हा तेच की त्यामुळे माझं तर झालंय आता तुमच वेस्ट जायचा कॉल मला केलेला. खरं ते होईल आता काय मी आता काय मला आता तर जमणार नाही कॉलवरती बोलायला.
हा हा मग तुम्हाला कधी त्यांना का मला मग एकदा कॉल करा मग मी करेन पुन्हा तुम्हाला कॉल चालेल का?
मी माझं झालंय कॉल त्यामुळे माझा कॉल लागत नव्हता कोणाला मी क जर कुणाला करायच म्हटलं ना
ह नाही नाही तसं नाही एक म्हणजे माझे राहिले आहेत ना तर मी अजून तीन कॉल तुम्हाला करू शक हे दोन झाले. मग तुमचं जर आवरलं नंतर मग करायचं म्हंटलं कि
वगैरे आवणार हाय आणि बाहेर जाणार आहे त्यामुळे मला आ बोल त्यामुळं काल जायचं होतं काल कॉल साठी कुठं बाहेर गेलो नाही असं झालं. मग आज जायचंय हा. त्यामुळे आज हा त्यामुळं काल पूर्ण वेळ ते कॉलिंग साठी गेलोच नाही कुठं
ह तरी पण एक जर भेटला टाईम तर म मला सांगा
टाइम भेटला तर मी तुम्हाला सांगते.
कारण कसं झालं लेडीज जास्त कोणी नाहीचं हाय जेंट्सचं आहेत सगळं
तेवावाले त्यांचं झालं का कम्प्लीट?
त्याच झालंय त्यांच्या मिस्टरांचं होत त्यांच्या बरोबर मी बोलली बराच वेळ
हा हा
हा त्यांच झालं बोलून
हा हा झालंय का मग त्यांच्या मिस्ट बर बर बर चालतय.
म्हणून म्हंटले आता कोणाच तुमचेच लागतात फोन आणि ते रवींद्र आहेत त्यांच्या लाग त्याच्यात किती होतील तेवढे होतील बघू
ते रवींद्र हा त्यांना करा की कॉल मग ते रवींद्र आहेत त्यांना करा
मी त्यांनी सांगितलंय क त्यांच जे झालं त्यांचा एक शेवटचा कॉल होता तेव्हा त्यांनी मला कॉल केला मग आता परत पुन्हा मी करेन ते म्हटलेत की पाच करू शकतात मला पुढे पाच करतील मला ब बर पाच कॉल करतील आणि मग त्याच्यानंतर म म्हटलं तुमचे पाच कॉल आल्यांनंतर मी सबमिट करतो अस ह ह मग त्यांनीच तुमचे नंबर दिले होते मला तुमचा आणि अजून दोन जेंट्स होते ते..
हम् हम ह..
त्यांचे नंबर दिले होते त्यांनी मला
हा हा..
म्हनजे सगळ्यांचं पण राहिलेलं आहे तुम्ही एकमेकांना कॉल करून कंप्लिट करू शकता कारण दहाच झाले ना अजून वीस म्हटलं तरी चार माणसांचा नंबर पाहिजे.
हो काय नाहीे माझे नेहमी अर्धे झिरो झिरोवरती सबमिट झालेत.
झाले की माझे आता चार तरी गेले असेच
हम्म..
चार गेले झीरो झीरो वरच म्हना झाले म आता बघु म्हटलं बाकीचे तरी कसे इफेक्टिव्ह टाईम वर गेले तर गेले कारण आता ज्यांनी मला सांगितल होतं ना त्यांच पूर्ण झालेलं आहे. असं झालंय पूर्ण झालंय त्याच्या सगळ्यांचे. आणि त्यांनी सबमिट पण केलेलं आहे, तस त्यांचं खूप पुढचे लेव्हल चालू आहेत. आताच असत ना तर झालं असत अस
हां..
हो आता.. हो..
हो हो चालेल चालेल.. स्वयंपाक चालू आहे का काय?
मला आवाज पण येत नाही ऑप्शन पण आहे ना.
नाही नाही स्पीकरचा नाही ऑप्शन कॉड वगैरे लावला तरी पण व्यवस्थित असा येत नाही आवाज सरळ सरळ त्याला
त्यामुळे असं कानाला फोन लावून बसायला लागतं.
कानाला, तर काल मी बोलत होते ब्लूटूथ वर पण नव्हतं बोलायला येतं. आवाजचं जात नव्हता समोरच्या व्यक्तीला. हो ना त्याच्यामुळे आवाजच जात नव्हता बिलकुल तो पण.
तुम्ही बोला मी हा हा करते.
जेवणाची गडबड चालूच असते. हा ना. जेवणाची गडबड चालू आहे म्हटलं.
हो हो चाललयं हे काय करायला लागलं.
ह. ते कसं असं जास्त उशीर बोलय चालत नाही. तीस चाळीस बोललात तरी ठेवलं तरी झालेल. तर आता प्रत्येकाचा बिझी सोडायला आहे. कोणाला काय फोन पण करता येत नाही, जास्त अस झालंय. आता कोणाला अजून नंबर कोणाला देतील काय? काय कळना झालंय आता कुणाला फोन करायचा. नंबर शोध शोधून फोन करावा लागतोय ना? त्याच्यामध्ये काही, बोलायला वगैरे हे नाही होत आणि जास्त करून जेन्टस मिळत. लेडीज भेटतचं नाहीये बोलायला. त्या अतिशय, मोठा प्रॉब्लेम झालंय. बाकी? तुमच्या असं, ज्वेलरीचे फोटो वगैरे जर असतील ना, तर एका. पाठवून ठेवा मला व्हॉट्सप ला, मग मी.
बरं.
हा, हो चालेल.
हा.
झालंय दहा, दहा मिनिटं झालेत.
हा.
तुम्हाला वेळ भेटलंस तर मला सांगा फोन करा मला. नॉर्मल कॉल, संध्याकाळपर्यंत केला तरी चालेल.
बरं-बरं चालतंय.
थँक्यू हा.
हा.
हा.